हां, हां बोलां नां
जेवणं झालं कां कां हां जेवणं बेऊंन झां झोपायचं आंता. झोपायचं होतं हां लाईट गेली गरमं तयं पणं, दमलो तरं मंग झोपांयचं पणं आहे नां.
हो कां,
हां!
शेतांतल कामं बीम झालं कां तुमचं.
हां शेतांतलं कामं झाले जेवणं केले बघं मग, मी जीव दमलांयचां जास्तं असतं तरं मंग झोपायचं असतं.
जीवद हां तुम्हीं कायं केलं शेतांत कामं.
गहूं सॉंगला. नां मी गहूं सोगायंला गेलो होतो तिथंला. मंग झालां गहुं बसूंन बसूंन सांगाचं होतं पणं पांय भरंपूर दुखू राहिय नां,
हो कां पाय दुंखु राहिले कां मंग मगं मेडी, मेडिकल मधूंन गोळ्यां आणांयचे असते नां,
गोळी होती पणं गोळी खातं नाहीं मंग रोज असं खाल्ल्या आणि मगं तीचं सवंय लागते.
हो ते पणं आहे म्हंणां, बरं तुमच्यान आजीं ते आंजीं ते बरं आहे कां?
हम्मं बरं हे जेवणं करूंन झोपलेत त्यां.
झोपल्यां कां?
हां जेवणं करूंन झोपल्यां मोठां मुलंगा झोपलां. छोटा मुलंगा कामांला गेलां तरं तो झोपलां.
कायं कामांला जातो कां तोबी?
हां गेलां होतां फिल्टंर मशीनवरं. हां हम्मं तुमचे पप्पां,
माझे मगं करायची आजोबा अजूंन आम्हांला.
ड्युंटी आहे तरं कुठे चाले.
अं ते आंता ईद, हूं नं ईद होती नां ईद ईदची ड्युंटी नां त्यांना.
ईद ची ड्युंटी किती दिवस, किती दिवसं? हॅलो किती दिवसांची ड्युंटी आहे हे?
ड्युंटी कायं एक दीड महिन्यांची होती पेपरची पी होती नां त्यांना.
आणि आंता पणं ईद च्यां किती भेटल्यां. ईदच्यां किती भेटल्यां?
ईद त्यां एक, को वीस तारखेला लागलंत नां एकवीस तारखे बावीस तारखे लोकं आंजची शेवटी नां.
हा का? किती ते किती जात्यात?
सकाळी सकाळी जात्यात संध्याकाळी येते.
हा काय?
हम्.
जेवणाला काय बनवल मग? खिचडी बनवल्या आज. बिर्याणी, मटन वगैरे नाही बनला का? आम्ही आम्ही पिठला भाकरीेच केले होत आज.
हा का? का बरं.
हा गावरान झुणका भाकर म्हणत्या ना त्याला.
हम्.
हा, सगळे जण खाते आवडीन मग करायला का हरकं ते.
हो ते बी आहे. जे जेवण ते झाले तुमचे ज पाहिजे तुम्हाला.
हा मम्मी लागू दे कामाला.
मम्मी मम्मी नाही येणारे. नाही नाही. आता काय ममी नाही येत. आता पाहुणे पाहिल्या नसते.
म्हणाले होते म्हणून म्हणून म्हणत होते.
नाही नाही.
नाही.
नाही. ऊन बी जास्त बडल आणि पप्पानी म्हणतेय ना. ते काय म्हणते लसूण पण काढायचं ते म्हणते त लसूण सगळं त झाला.
हा तर लसुण पण हो राहिला तसा. पण मग त्याला ईलाज नाही पण मग.
नाही नाही माझ्या भावाचं बी लग्न आलं ना मग मग पप्पा म्हणता जाऊन दे ना मग जो काळ येऊन. तीन त्या हा म्हणून आणि आता आता कलर पण झाला चांगला झाला गोर झाला आणि हात बाय पण निटात ना मग त्यांचे. नाही त
हा नाही हा घरी असल्यावर फरक पडतो मला
हा घरी असल्यावर घरातलं फटाफडतो छातात गेला काढून जात ना माणूस. म्हणजे ऊन जास्त आहे ना म्हणून.
हा ऊन पण जास्त आहे.
हम.
हम् बरं मग ते किती दिवस राहायचं लग्नाला गेल्यावर?
लग्नाला काय आम्ही रहू अ अ आमच्यात वेगळं राहतं ना पहिले राजे राज्य तो मग हळद, मग मांडवा, मग लग्न, मग रिसेप्शन म्हणजे
हा हा.
त्याची मर्जी राहते जे जास्त खादी अस
हा, काही काही नाही आवडत ना ते.
काही काही ना आवडत होत ना.
हा, त्यांचं म्हणणं असतं की, बुरख्यात राहणार आहे म आता लगेच नाचायचं ग.
हा हा, म्हणून ते नाही लगच नाही म्हणते ते-
खुलताबाद लगेले होते का?
या गेल्तो ना.
गाव अले एक जऊन.
हा, गावातून आल होती मोठी मम्मीची ना जरा तब्येत खराब होती त्यांना ना. य नाही का छातीपशी सग कर होती.
हा, कशमुळ काही टेनशन आलतं का.
हा म ते, माझ्या बहिणी हे ना, तर तिला न एकदा अशी बगल तिन पुंशी तर त्यांना. तिला ना अशी. टेस्टुड तिला काहीतरी आजार सांगितलं अस डॉक्टर म्हणे तिला काही अस आजारी का. असं वाटलं होतं मग त्यां तिचं टेन्शन घेत दुकाना वाढलं.
अरे त्यांना वाटतं का कशाची गाठ निघते की, काय असा.
कशाची होती काय नी म्हणून त्यांना वाटत होत त ते न तिच तिची गाठ वेगळीच. चालील याला दुसरा अजार झालो.
बरं म साधी चि हाय का गाठ.
गाठसाधीची नॉर्मल रिपोर्टाची अल्ताबाई.
हा, तेव्हा पण एकदा काकनला झाल होत तवा किती गर बडली होती सगळी.
हा हा, तवा पण त्या काय म्हणे कॅन्सरची कॅन्सर.
हा तिकङे
हा, म्हणून त्यांना ना तिला बघून तिथं बी तिचं टेन्शन. च दूख पन वाढलं मग त्याला दोन दा दवाखान्यात नेलं. दोनदा तीनदा मग आता त्यांना श्वास घेला तर.
हा, त्याच्या मग असं वाटायचं एक दुसरं काही निघत का नाही.
हा, त्यांला त्यांला वाटायचं काय दुसरं आहे म्हणून.
हा, त्याच्यामुळे जास्त घाबरत त्या पहिल्या आजीन त रडत होत्या फार.
हा, बहिणीला माहित नव्हता न नव्ह त्यांच्या त्या.
होय.
मला सांगितलं न नव्हतं मग काल महिती पडलंन त लईरङत. त्या ल काही तर माहित पडलं तर. त्या जीव नसन लागत असे तर लगे आल भेटायला बि आल्या हा, हा, म्हणून.
हा,
हम,
ते तुझ्या छोट्या आत्याचा नंबर पाहिजे होता त्या आमच्या आत्याला.
हो का ते लग्नात आमंत्रण द्यायचंय काय.
हा, त्या म्हणत होते ह म्हण त्यांचा नंबर आहे का विचारव लागल त्यांचा. ह यानला भाऊजयला.
हा, हाय ना जवा लागेल सागा हा, लहानपची मैत्रिणी म्हता ते आहे ना.
हा मैत्रीन म्हणजे त्यासोबत आलो होतो